हा बोला ना.
ते एक कॉल राहिलावताना तुमचा?
हा.
मग तेवढं पूर्ण करून घ्यायचं ना मग मी केलेले आहे माहिती हाय आणि त्याला माझे दोनच राहिले आहेत.
असं का?
हम्म.
ते आता परत हे होणार आहे, काय म्हणजे नवीन टास्क देणार आहेत.
आला का मेसेज?
मला मॅसेच फारच आधी आला होता, आजच एक मेसेज गेला होता.
आज काय आला?
आज का? आजचा मेसेज. नमस्कार तुम्ही फोन फ्रेन टास्क. अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे याबद्दल तुमच मनापूर्वक आभ आभार सध्या प्रोजेक्टसाठी मत आम्हाला तातडीच म्हणजे नवीन टास्क येला म्हग तून तुमचं मिनटात लवकर पूर्ण करा.
हा हा.
असं का बाकी होते ना, माझे आणि ते पहिले वीस कॉल झाले का तुमचे.
नाही. त्याच्यातले त्याच्यातले सोळा केलते मी चार बाकी होते.
ते भी पूर्ण करावं लागणार बर का.
नाही ना माहिती त्यांनी हे करून घेतली म्हणजे, पूर्ण करून घेतली ती प्रोसेस. हम्म.
बारा व्हायला होते, त्यानंतर झालेच नाय ते.
नाही माय पहिले याचे पूर्ण केले नाही दुसरून आलती त्याचेच राहिलेत मी केले ते त्या दिवशी पूर्ण मला परत पाच आले. हो
हा हा.
मंग ते आता ये ठेवल्यावर काय माहिती येतेत का काय परत. आता ये कट करा मी परत एक करीते तेवढं एक पूर्ण होऊन जाईल.
हम्म बरं बरं.
गजाली कवरी दादा